येतोय का आवाज.
हाेत.
हा काय चाललंय?
अच्छा, अच्छा, जेवल्यावर फिर जेवण झालं.
होय होय, वॉकिंग तीन जेवल्यानंतर थोडा वेळ असतंय, एक दहा पंधरा मिनिटे.
अच्छा अच्छा. जेवल्यानंतर काईतरी ऍक्टिव्हटी करावीच लागते नाई का कारण चांगलं असतं ते.
होय जेवल्यानंतर ऍक्टिव्हिटी ही करावीच लागते कारण शरीराच्या व्यायामला वगैरे ते चांगलं असते नाई.
बरोबर.
त्यामुळ बरेच. लोक शतपावली करतात, काही गोष्टी जेवल्यानंतर बऱ्याचशा ॲक्टिव्हटी. तासभर करतात त्या.
हम्म, काई काईंना सवय असते नाई का, जेवण झालं की. अरे, दिवसभर खूप काम केलं तर डायरेक्ट झोपायचं, असं पण सवय असते ना.
होय.
पण तसं न करतात त्या त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो नाही का.
होय त्याच घातक परिणाम होत म्हणजे जेवल्यानंतर लगेच कधीही कोणी झो. म्हणजे झोपू नये, कारण त्याचं जे अन्नपचनाय ते व्यवस्थित होत नाय. म्हणजे व्यायामानं जर शरीर आपलं तंदुरुस्त जर ठिवलं. त्या तंदुरुस्तपणाचा आपल्या दुसऱ्या दिवसाचा परिणाम म्हणजे दुसऱ्या दिवसावरती जास्त परिणाम होत अस्तूय. म्हणजे कसं मी पण एका पुस्तकामधी वाचलंय.
हम् हम् हम.
जर चांगली झोप मिळायची असेल, तर तुमच्या दुसऱ्या दिवसाच जर कार्य... चागलं जर तुमचं दिवस जर चांगला जायचा असेल तर आदल्या दिवशी तुम्ही वेळेवर झोपणे हे अतिशय महत्वाचं
अरे वा
काही काही काही वेळा असं हुतय की. जो मधला टायमिंगाय, म्हणजे आपण रात्रीचं जागलं, आण दुसऱ्या दिवशी एखांदी चांगली पॉझिटिव्ह एनर्जीन आपण काम करू शकत नाय. ते काम कोणतंही असू दे आपण शाळमध्ये जात असू दे किंवा बाकी कॉलेजमध्ये जात असाल तर बऱ्याचशा गोष्टी ते दुसऱ्या दिवस हा जास्त वेळ आपण त्याच्यामध्ये हे केल्यामुळ की दुसरा दिवस तो आपला पूर्ण कंटाळवाना जातोय. आणि जर तुमची रात्री वेळेवर टायमिंगला जर झोप झाली तर तुम्ही अ चांगल्या पद्धतीनं. हे करू शकताय की बाबा, दुसरा दिवस चांगला आनंदित सुद्धा जातोय त्यो तुमचा
बरोबराय, म्हणजे झोप माणसाला आवश्यक आहे ती पण जेवढी पाहिजे तेवढी जसं लहान मुलांना बारा चौदा तास झोप पाहिजे असते. आपल्या प्रत्येकाच्या एज नुसार म्हणा. किंवा सात ते आठ तरी तास झोप पाहिजे तच्यामुळं उद्याचं म्हणतात तुम्ही त्याप्रमाणे उद्याचं जे सगळे जे काम आहे ते आपण उत्साहाने करू शकतो. आणि फ्रेश स्वतःला वाटेल की, प्रत्येक कामामध्ये... ‌. तच्यामुळ असं कंटाळावाणं काही हुणार नाही कारण ती स्फूर्ती निर्माण होते ना प्रत्येकाला झोप पूर्ण झाल्यामुळे आपण असं सगळे जण ह्यात असं पहिले उलड पहिले लोक होते या गोष्टीच जास्त- योग्य वापर करायचे म्हणजे कसं गाव, कडे जर गेलं तर लवकर सात ते आठ ला लोक झोपलेले असतात अक्षरक्षा. पण शहरात बघायला गेलं तर आता सध्याचा सर्रासपणे, अकरा बारा पर्यंत सरळ जागत असतात आणि आम्ह- परिणाम म्हणजे उशिरा उठणं पचनक्रिया मग जे आजार आहेत. ते सगळे एका मागोमाग येतात ह्या गोष्टी, ह्या घडतात, त्याच्यामुळे हे जे वळेचे नियोजन आहे ते- कडून मला तर वाटत नाही सध्या कोणी फॉलो करते. या शहरात तरी, म्हणजे मी शहरात राहते म्हणून मला तरी दिसतं. असं- एखादे जुने व लोक आलेत गावाकडे गावाकडे शहरात तेच खरेदी हे
हम बरोबर हॅलो हॅलो! हॅलो! होय बोल! च
हॅलो!
हा येतोय आवाज तुमचा. माझा येतोय हा हॅलो हॅलो!
हॅलो!
हा येतोय आवाज येतोय की आवाज. हॅलो आवाज येतोय. हॅलो हा येतोय आवाज, येतोय का हॅलो! हॅलो! हॅलो! हा येतोय येतोय बोला की हॅलो. हा येतोय हॅलो. हॅलो!
हॅलो!
हा येतोय की आवाज. हॅलो!
हॅलो!
हॅलो हा येतोय आवाज हॅलो हॅलो. हॅलो हा येतोय हॅलो. हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!